हॅलो हॅलो काय नाही आवाज ला तुला
अ जरा बाहेरचा आवाज यायलाय ग हॅलो
हा यायलाय काय?
हा यायलाय तुला यायलाय काय?
हा यायलाय.
काय करायल्यास?
काय नाही बसलोय बघ तू काय करयल्यास?
चहा वगैरे झाला.
होय आताच झाला तुझा?
होय आत्ताच कोल्ड कॉफी केलेलो.
कोल्ड कॉफी केलतीस?
होय
भारी आहे बाबा मोठीे माणसं तुम्ही.
होय
चहा तीन पीत नाही सकाळी असच तुम्ही रोज कोल्ड कॉफी पीतायसा काय रोज?
चहा पित नाही कॉफी पितोय मग जरा आज कोल्ड कॉफी करूया वाटलं म्हणून. कोल्ड कॉफी केलेलो.
होय काय
तुला येते काय कोल्ड कॉफी बनवायला?
नाही बाई आम्ही कधी करत नाही ग. तू कशी करतेस? कशी करायचं मला माहितच नाही.
मी काय करतो माहितेय काय कि
पहिला एक असं ताट घेतोय ताटात जरा आपल्याला पाहिजे तेवढी साखर घ्यायची. त्याच्या आत कॉफी घालायचं. आणि कॉफी घातलं कनाय थोडस पाणी घालायचं. आणि आपली चहाची गाळन असत्या कणाय त्यांना ते हलवायचं म्हणजे असं जा जाळी त्याच्यावर ठेवायची आणि असं हलवायच जास्त वेळ मग त्याला फेस येतोय मग फेसाला कनी काय करायचं एका ग्लासमध्ये बर्फ घालायचा.
हम्म
त्या बर्फवर तो फेस टाकायचा. आणि मग दूध घालायचं थोडस गार असते ते. आणि मग परत जरा वरण फेस टाकायचा तो. आणि मग कॉफी असते आपली ति जराशी घालायची. अशी पण छान लागत्या आणि मिक्सर मध्ये पण करतात. ती पण छान लागते मिक्सर मधली पण.
मिक्सर मधली कशी करतात?
आता आपण साखर आणि कॉफी आणि परत
पाणी घातलेलो. ते आपण ताटात हे केलं क नाही ते मिक्सरमध्येध्ये घालायचं. आणि मिक्सर म पण त्याला फेस येतोय म मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं जास्त वेळपर्यंत मत एला फेस आ लागणे. मग काय करायचं डेअरी मुल कॅडबरी असत का नाही ती जर असल. करून घ्यायच आणि ग्लासला असं साईड न वतून घ्यायचं. आणि मग त्याच्यातून बर्फ टाकायचा. परत ती आपण केलेला तो फेस असतो तो घालायचा. परत दूध घालायचं परत फेस घालायचा. आणि मग त्याच्यावर कॉफी जरा जरा मारायची परत कॅडबरी आपण आता वितळून घेतलेली अस. त्या मेल्ट करून ति त्या जवर घालायची आणि स्ट्रॉन प्यायची किंवा ती स्ट्रॉ घालून किंवा चमचा घालून थोडं मिक्स करून घ्यायचं ते ग्लासमध्येध्ये आणि मग प्यायची तशी पण छान लागते कॉफी मग
हा हा. मायो.
अशी कोल्ड कॉफी करतोय मी तुला तू पण तू पण कधी तर
होय तूच कधी दं दे मला कर. उ ब. हो त.
जरा बाहेरचा आवाज यायलाय ग कोणतरी बोल बोलल्यासारखं यायलय आवाज
होय बघ घरातल्या आहे सगळे.
घरातले येतय मग तुमच्या घरात कोण कोण असते.
आमच्या घरात मी आता तिकड आलोय सुेट्टीला माग वा होय. आणि आमच्यात म्हणलं तर आमची मम्मी पप्पा दादा आणि बा. ह.
हा. आणि तू नसतास काय? हा त पाच जणच कायच.
आणि तुमच्यात कोण असत. हॅलो. हॅलो.
ह.
हॅलो. ह. हॅलो. कय म्हणजे आम्हाला बून सांगे आमयला हॅलो. हॅलो. हॅलो. सगळीकडे अंधार पडला हॅलो. हॅलो.
हॅलो. यालाय आवाज. हॅलो हा यायलय हॅलो
हो
हा बोल
हा यायला अग तिघीजण जण कोणकण बसलात त्यांचा आवाज यालाय बोलतेला तुझा काय आवाज येना झालाय सरळ
आता यालाय काय
हा यालय यालय मी म्हणलं सुट्टीला गेलास तर कुठे फिराय गेलतीस काय नाही
नाही जाणार आहे बघ उद्या
उद्या जाणार आहेस होय कुठं जाणार आहेसा मग
आमच्या इथ रामलिंग आणि बाहुबली म्हणजे बाहुबली म्हणून एक हे आहे गाव आहे तिथं जैनांच जहाज मंदिर आहे आणि रामलीर मध्ये महादेवाची पिंड म्हणजे महादेवाच मंदिर आहे मोठ
हां
असं म्हणजे डोंगरात आहे आणि तिथं वर अस ठी ते डोंगर वगैरे आहे जाणार आहे
हां
हम् उदा जरा दिवसभर बाहेरच आहे
होय काय मग मज्जा करून ये उद्या गेल्यावर
होय चाल तू पाण आमच्या घरातली आत्ताच्या घरातली
हा हा हा
ह् तू पण चाल म्हटलं
होय बघतो आता आलो तर येतो
हम्म बघूया भावालाान बहिणीला घे म्हतो
हम्म वेळ मिळाला तर येतो ग
हा चालतय मजा येत्या ग तेवढीच सवजण गेल्यावर
होय
हम्
सगळी गेल्यावर मजा येत त्या सोड.
हो
आ पण जरा उद्या बाहेर जायचं म्हणालोय ग म्हणून म्हणल.
तुम्ही कोण जाणार आहे
आम्ही इचलकरंजीला जाणार होतो ते जरा बहिणीचा. कॉलेज मध्ये जायचाय
हा हा
मग कॉलेज मध्ये जाऊन मग आमच्या मावशीच्या घरी जाणार आहे मी
हा हा काय ऍडमिशन करायचं होत काय
होय माझी बारकी बहीण आता आता बारावी झाली नाही तिची
हा
मग आता पुढचं ऍडमिशन करायचं आहे बीए ला घेणार आहे की.
हम्म
बी ए ं ऍडमिशन करायचं आहे तिझं म्हणून येणार आहे ग म्हणजे जाणार आहे चल करंजीला
ऍडमिशन आतापर्ंत या्याय पाहिजे होतं की वेळ केलाय सां.
होय म्हणजे तिचं डॉक्युमेंट त यथे ना इथे नव्हती ना शाळेला ती गोव्याला होती. नौदयला मग त्यामुळे तिी डॉक्युमेंट सग तिथं येई मग ते डॉक्युमेंटसाठी थांबलेणे
हा हा
हम् माझून डॉक्युमेंट त्यांनी काही आणली नाहीत मग आणल्यानंतर न द्यायचे येईल.
हो हम्म
मग ते काहीतरी कॉलेजमध्येध्ये भेटाय बोलवलं तेवढतं. मग तिथला कॉलेज मधल्या मॅडमांचा एका फोन आलेला सोमवारी या म्हणून मग आज काय आम्ही गेलोच नाही दहादाहा तीन जरा लग्नाला गेलेली बाहेर सगळी जण मण म्हणलं उद्या जाऊ्या मग आम्ही तिघं पण जाणार आहे ना उद्या मी दादा आणि भक्ती. हम् म्हणजे माझी बहीण
हा हा ह
मग कॉलेज मध नाही यायला जरा असं. म्हणजे कॉलेज मध लवकर येईन पण मावशीच्या घरी जाणार आहे मग मावशीच्या थोडा वेळ तर लागणार ना घरी यायला आम्हाला.
हा हा
मावशी ते सोडत नाहीत ब लवकर मग घरी गेलो कणी हम्म मग थांबायला लागते नाही थांबले तर मग गाणी म्हणणार मावशी थांबत नाही म्हणून ते
होय
मणून जरा जायला पाहिजे आता
हम्म चाल का बघ जाऊन या ज मग वेळ मिळाला घ आहे मणा
होय होय जाऊन येतो वेळ मिळाला तर येतो मग.
हा चालेल
तुम्ही कधी जाणार आहे उद्या
उद्या जाईन र अकरा बारा वाजता
अकरा बारा वाजता जाणार आहे ग
हम
हम म तेव्हा आम्हाला काही यायला मिळणार आम्ही कॉलेजमध्ये असेल तेव्हा हम्म मग मावश्या घरी जाणार आहे म
इचलकरंजी मदन जवळच आहे की बाई
पण आम्ही मावशीच्या घरी जाणारे ना मावशीकडे थोडं भेटणार आहे मावशीला आणि मग जाणार आहे
बर बर मी काय
हम् मजाऊन या तुम्ही उद्या कुठे जाणार आहे ते रामलिंगला बाहुबलीला.
हम्म
छान मस्त मज्जा करून या फिरून या
होय पुढच्या वेळी या तो मी
हो आम्ही पुढच्या वेळी नक्की येतो काय तुमच्यासोबत
हम् चालतय
चालतय ठियू काय मग
हा हा
हा
हो